हॅलो
कसा हायस?
नाही लेका इना झालाय.
आवज येतोय, हा येतोय का आता?
हॅलो
हा बोल.
अरे हॅलो
बोल. बोल.
आवाज येतोय का?
होय. होय.
मला ये ना झालाय कि र.
कसं काय?
काय माहिती?
तुला नेटवर्क हाय का, बघ.
नेटवर्क हाय की.
आ
हॅलो?
हा आता येतोय का?
हॅलो?
आवाज येत
आर ईना झालाय आवाज? हॅलो?
हॉटस्पॉट येतय काय बघुया की आता येतोय का? हॅलो, आता येतोय का आवाज? अरे, आता येतोय का आवाज?
हा आला आला.
हा बोल. काय म्हणतोय? काय चाललंय?
आर आवाज ईना?
अ
हॅलो.
हॅलो, काय चाललंय तुझं?
काय नाय बसलोय. बोल की
होय. अरे काय नाही असाच केलेला कुठे फिराय आता सुट्ट्या पेपर झाले ना.
नाही अजून तुझं?
नाय अजून आता हाय एकदा आता अभ्यास करतूय तीच म्हटलं आता तुला कॉल करावं.
होय.
होय कस गेलं मग तुला पेपर?
पेपर जरा अवघड गेले. तुला?
होय माझं काय आता अजून नाही झालेलं आता अभ्यास करतोय म्हंटलं आता ह्याला फोन करावा टाइम भेटलाय म्हणून.
होय.
होय.
हां हां हां बाकी काय नाही बघ तुझ्याकडेच
होय. आणि हि काय झाल काय बर अ फिराय याचा प्लॅनिंग होत र म्हणून फोन केल्याला.
बरं बर कुठं जायाचा?
आता महाबळेश्वरला फिरायला जायचं होत.
कोण-कोण जाणार आहे?
बघुया की तुला तू, मी बाकीचे आपल्या इथली पोरं जायचं फिरायला. प्लॅनिंग चाललेलं मग तुला विचारवं म्हटलं.
हा हा हा म्हणजे आपल्यातली सगळी बोलायला. बघ की कधी म्हणशील ते मग जाऊया की.
कुठं कुठं तुला कुठं वाटतंय जायच तर ती सांगा आधी. आणखीन कुठं तु बाकीचं कुठलं काय काय बघितलंस का चांगलं मग तिकड जाव्या जायासारख पावसाळ्यात जायाचाय म्हणजे? जरा पाऊस पडल्यावर गणपती पुळ्याला कुठं पाऊस पडल्यावर जातोस खुळा आहेस काय.
मग साडबागापूरला जाऊया.
साडाबागापूरला आता नको दुसरीकडे सांग कुठ तरी.
मग आपलं इकड जाऊया कोयना डॅमच्या इकडं.
तिकडं काय काय आहे?
तिकडं मोठा उंच धबधबा आहे. तो बघायचा आहे.
त्यो कुठं आहे?
तो पाटनच्या इकडें आहे.
आय व
हम्.
जाऊ जाऊ मग आणखीन अ दुसरं कुठलं कुठलं स्पॉट आहे ती की नाय ते आपल्या इकड? लोणावळ्याला तिकडं जोरात आहेत ना त्यो.
लोणावळ्याला तिकडं खूप छान असते, ना पाऊसाळ्यात फिरायला.
जाऊ जाऊ.
आणि हिवाळ्यात मग कास पटरला जाऊ
पडल्याला पण पाऊस पडल्यावर ठरवू मग कुठं जायचं पाऊस तर आधी चालू होऊ दे
पाऊसात काय अजून
होय अजून काय पावसाचा पत्या नाही त्यामुळं काय नाही मग कशाने जायचं? टू व्हीलर वर नं जायचं का मोठी गाडी करायची फोर व्हीलर
मणचा होईल तेवढंच
मग किती टू व्हीलर आहे ते आपल्याकडे आहेत का रे तेवढ्या
हो आहेत की
कोणा कोणाच्या आहेत
बघू ना घरी आल्यावर
त्याला लगा लय खर्च येईल
मग फोर व्हिलर मध्ये जाऊ
टू व्हिलरला तरी बघकी, आता मागे एक जण बसला पुढे एकजण बसला आणि मग तीनशे तीनशे चारशे पाचशेचं पेट्रोल जाईल आणि टू व्हीलरला कसं पावसाळ्यात जरा घसरत्यात पण तिकडे पाऊस पण जाम त्यामुळे होय टूव्हिलीवर वरण हेल्मेट लागणार दोगासनी पण परत ती जॅकेट लागणार, भिज नाही रेनकोट तर घालायच लागणार की त्यामुळं मग बघायला लागेल
मग त्याच्यापेक्षा बेटर, म फोर व्हीलर मध्येच
हा.
त्याच्यापेक्षा बेटर मग फोर
हो फोर व्हीलर न कसं सेप पण राह ते र म्हणजे कुणाचं काय टेन्शन नाही सगळी एकत्र आणि फोर व्हीलर न जरा भिजत भिजत तर नाही एवढं म्हणजे तिथं जासतोपर्यंत आपण पाक काकडीन थंडीनं एवढं गार लागणार, परत ते वारं पण असतंय लय तिकडे लगा का आणि सगळं अवघड होईल र परत आणि टूव्हिलवरनं कोण मागं राहिला पुढे राहिला आता समज आता आपल्याला समज काय खायालाय तर तो जरा मागं असणार एक दोन किलोमीटर तर आपण मग त्याला थांबायचे तसं नको त्यापेक्षा आणि त्याची काळजी राहणार आलाय का नाही कुठं आलाय लावा फोन फोन पण येणार नाही रं, त्या पावसामुळे त्यामुळे मग त्याच्यापेक्षा काय करू आपण सगळी एकत्र जाऊ ट्रॅव्हलर करू सोळा सतरा जण आहे त्यामुळं ट्रॅव्हलर आहेत माझ्या ओळखीचे दोन तीन जण मग त्यांना आपण सांगू त्यांचं किती रुपये घेत माहित आहे का अ आपण कुठं कुठं ठरतय लोकेशन तेच्यावर हाय, किलोमीटर वर भाडं आहे म्हणजे काहीतरी किलोमीटर ला पस्तीस का किती रुपये किलोमीटर आहे
बघूया ना मग आपण तिकडं आल्यानंतर बघूया
होय मग ठरवू ठरवू पण लोकेशन तर आधी ठरली पाहिजेत रं
कोणाला सुट्टी भेटत्या कोणाला नसत्या इ बघूया
हम्म, चालतंय बघू पण आधी लोकेशन तर ठरली पाहिजे, आता यात्रा आहे त्यामुळे तर सगळी येणार मित्र
यात्रा त्याच्यामुळे झालंच की पण सांगतोय र
आता लय जण येणार ती सगळी पोरं आपल्या इथली येणार ती तर मग आपण ठरवू होय.
मग तुझं काय प्लान होतो कुठून
हम्म, मी तर म्हणतोय महाबळेश्वरच्या तिकडच साताऱ्याच्या तिकडच जेवढं धबधबा आहे ती का नाय ठोसे वर म्हणजे तिं सेप तर आहेे तिकडे जाळी बिळी आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये तर म्हणजे आसं सेफ आहे ती स्पॉट ती आता आणि साताऱ्याच्या तिकडच त धबधबा कसा आहे ती जवळ जाऊन बघायच नाहीत सगळं लांबनच बघायच आहेत त्यामुळं जरा चांगला आहेत म्हणून तिकडं म्हणतोय जायाच म्हणजे टेन्शन नाय काय नाय कशाच पावसात नाय परत भिजणार आपण म्हण ते सोडून पण अ तिकड जाळ्या बिळ्या आहेत्या पब्लिकला सेप्टी आहे जरा तिकडं त्यामुळे जाऊ आपण तिकडच. तुझं काय म्हणणं आहे तुला कुठलं जायाच आहे?
जावया की मग सगळ्यांच काय मत
सगळ्यांच मत जी होईल का नाय तिथंच जाऊ. म्हणजे कस होईल टेन्शन नाय राहणार काय.
म्हणजे प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं पडतंय ना.
होय माये मी अकाला विचारलेलं त्या माझ्या एका मित्राला ते म्हणला तिकडचच जरा चांगला आहे. तिकडच जावा. पण आपल्या इतली पोरं म्हणते ती त्या इकड जायाचय आय कुठलं कोल्हापूरच्या तिकडच्या भागात धबधबा हाई तिकड. कोकण भागात तिकडं जायचं म्हणत्याती. आता बघू कसं होतय सगळ्यांच्या मतानं चालायला लागणार आता आपलं म्हणून काय चालतय. एकट्यान आता सगळी जी म्हणतील तिकडें जायाचं.
बघूया की आता कॉन्ट्री विंट्री काढायला लागेल आप
अ कॉन्ट्री तरी बघ मला वाटतंय किती माहिते का कॉन्ट्री हजार हजार रु पदर काढायला लागणार आहे
हम.
कमीत कमी हजार म्हणजे आता बघ इथनं जातना गाडी खर्च आला गाडी खर्च म्हणल्याव एकदाचे जेवाय ताट एक दोनदा ना ष्टा च्या पाणी तर करणारच की आपण एवढ्या गारटा लागल्यामुळं च्या तर पेणार तीस पोर. मग त्याच्या मूळं आता आपल्याला, काय?
बर ब मक्या मक्याची कणस दिसतात. त्याला छान पैकी आसं छ
अरं त्याला बुट्टा म्हणत्याती बुट्टा बुट्टा मक्याची कणस त्या बुट्टा म्हणते त म्हन भाजून त्याला कायतरी लावते ती
हां हां ते ते पावसाळ्या दिवसात खूप छान लागत.
होय, ती भाजून भारीच लाग म्हणजे गरमा गरम असतेत त्यामुळं आणखी मग थंडी भेंडी तर जाते र अंगातली. पण तसली माणसं लय छापतेती माहिते का पैसे. म्हणजे तसल्यात लै पैशे भेटतेती त्यासनी म्हणजे बक की एक कणीस काहीतर पन्नास रुपयाला विकतेत पण त्या कंसाची प्राईस आपली तर बघितस का बाजारात किती असतेती दाहा. तिथं कशी प्राईज वाढत्या मग पर्यटन स्थळी लई पैशे वाढते की असूद तेवढं राहते. पैसे पण आपल्याला जास्त लागणार की बरं का म्हणजे बकी दोन वेळच जेवण दोन टाम नाशता चहा पाणी आणि गाडी खर्च मला वाटत तरी दोन तीन हजार रुपये तर जाणार. तझी आणिजेऊन कुठं पण करून चालणार. नाही तर परत आधी तुला माहित आहे न का परत पोर्टात प्रॉब्लेम होते ती.
हो. बघा की आता मग सगळे आल्यानंतर मग डिस्कस करू आणि त्याच्यानंतर मग डिसिजन घेऊ.
हो. सगळ्यांचं मत काय होतंय ते आधी बघू कुठं कुठं जायचं मग ती सगळं ठरवू. आणि सगळं जर ठरव ठरव उटलं का नाही सगळ्यांचं म्हणणे बघूया तू कुठं जायचं आणि मग मी ठरवतो मग बाकीच सगळं आणि मग कुठं कुठं जायचं ती एकदा ठरलं मी मग गाडीवाल्याला बघो. घतो. आणि गाडीवाला किती म्हणतुय ती हायती माझ्या दोन तीन ओळखीची हायती. मग त्यास मी जरा सांगतो किती किती? ती काढायला लागतीत मग मी तुम्हाला सांगतो आधी लोकेशन ठरवा कुठंकुठं जायचं. तेज्यावन आपण ठरवू कुठे जाय मग काय किती रुपये काढायचे काय करायचं. बाकी मग काय हा.
म माझं म्हणणं कधी पण फक्त बेंदाराच्या फुढ जायचं म्हणजे कसं होईल सगळी झालेली अस. असणार ती आणि हे सगळी असल्याव जरा मज्जा पण येते त्यामुळे मग बेंदूर झाल्याव जाऊ. मग सांग कसं होतंय कोंटरी किती किती काढायची ती पण बघू आणि मग आधी ठरवा कुठली लोकेशन आहे मग जाऊ.
मग ठीक आहे सगळसनी विचरूया सगळ्यास विचरूया मग त्याच्यानंतर मग आपण डिसिजन घेऊ.
हा चालतंय ठेव का?
हा चालत चालत.